हॅलो हा येतोय आवाज.
हो आवाज येतो.
हो बोला कशे आहात.
छान मस्त तुम्ही.
मी पण मजेत.
हां.
बाकी काय चाललंय.
काय नाही.
कुठे फिरायला नाही गेलात.
नाही फिरायला वगैरे तर सध्या तरी नाही गेली.
अच्छा.
मी माझ्या अ म्हंजे मी जॉब साठी हे करतेय हां माझं एज्युकेशन झालेलं आहे, एम ए बी एड ऍज अ टी यम म ट्राय करतेयं आता. तर नाही एज एज्युकेशन.
हो हो हो
हम्म
मग तुम्ही सध्या घरी का
नाही म्हणजे माझा सब्जेक्ट इकॉनॉमिक्स पण होता तर मग मी काय इ्ल वगैरे झोकत ते आधी म
काय ना.
हॅलो
हॅलो
हो आवाज कट होत कट.
हा अच्छा फायनान्स या जॉब करते मी ऍज पर माझ्या एज्युकेशन व म आहे ना इकॉनॉमिक्स पण स्पेशल जॉब पण करते फायनान्स
अच्छा
कसव क अ स्कूल पण चांग रा ग्रँटेड आहे. ह सस् मग तिथे काय करते.
ओके हता हाकच्या अंतरावर आहे का?
हा हा आपल्या इथेचत जवळचे ऑफिस
हो हो
तुम्ही जाॉ वकडे करतात.
मी पण एक टीचर आहे म्हणून बोललोय की बघूया आपण एज्युकेशन वर बोलूया. सध्या जे एनई पी नवीन शैक्षणिक धोरण आणलंय.
बरोबर
त्यामध्ये सिक्स प्लस थ्री प्लस थ्री प्लस फाइव्ह असं आहे बरोबर
हा बर.
हो पहिल्या जे सहा वर्षाचे होतात ते फर्स्ट स्टँडर्ड साठी नंतर थ्रीचा जो आहे तो अं सेकंड, थर्ड, फोर्थ आणि परत थ्री आहे ते फि, सिक्स्थ, सेव्हनथ आणि अबू एट, नाईन, टेन इलेवन, ट्वेल्व्ह टोटल फाइव्ह इयर्स असाय असे जे धोरण आहे तेच्यापैकी त्यांनी ट्वेल्थ पर्यंत मुलगा पूर्णपणे पुढच्या मास्टर डिग्रीसाठी किंवा बॅचलरसाठी रेडी आहे असं त्याचं म्हणं आहे.
हा तेच्यानंतर तो प्रिपेअर असेल तर त्याच पुढ जायच
पुढचं हं. पुढचं एज्युकेशन प्लस त्यामध्ये त्यांनी एक बदल केलाय की आठवी नंतर मुलांना हो क्रीशनल कोर्सेस द्यायचे.
हा हे आहे
चागलं आहे म्हणजे छोटे छोटे स्किल मुलं शिकू शकतात.
बरोबर.
रिपेरिंग करणं इलेक्ट्रिशियनचे छोटे छोटे कोर्सेस असतात टायपिंग कोडिंग झालं कोडिंग पण मुलं आता लहानपणा पासनच करतात. रोबोटिंग एक मोठा ऑप्शन आ
हे बॅकग्रांड पण मॅटर फक्त हो घरातले लोक वेल एज्युकेटेड असाल लागतात. तर मुलं सगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज करतात.
हो तस सपोर्टिंग आहे वातावरण पाहिजे घरामध्ये वेल एज्युकेटेड पाहिजे म्हणजे शिकलेले पाहिजे. म तसं पुढच्या विद्यार्थ्याला किंवा मुलाला खूपच सोपं जातं.
हम्म माझ्या मध्ये जी कल्पना आहे जसं व्होकेशनल कोर्सेसची व्यावसायिक शिक्षण दिलं जावं. ते फारच योग्याय म्हणजे मुलगा दहावी किंवा बारावीला जाण्याच्या आधी स्वतःच्या कमाईच कमवू शकतो आणि आ आपलंय एज्युकेशन पण करू शकतो.
अच्छ एज्युकेशन. च्या सोबत अं मल्टीटास्किंग स्किल्स मध्ये पण
हो तेच झालं ना मल्टी टास्किंग म्हणजे कसं वेगवेगळे स्किल्स
हा.
त्यातच आले ना ते स्किल ते जेव्हा कोर्सेस जॉईन करेल तेवाला तेव्हा वेळेस डो डेव्हलप होतील ना.
हो बरोबर.
हम्म हम्म.
माझं पण तेच चाललय की कधी हुणार कसं हुणार तेच्यासाठी
हो.
झाला की मी तेला बोललेली लोकेशन हवं हाय वगरे
हो.
माझ बी एड झाल्यानंतर पण बाहेर ट्युशन म्हणजे घरी ट्युशन वगरे घेते.
अच्छा होम ट्युशन घेत होत्या का तुम्ही?
हो भरपूर मुले आहेत माझ्याकडे
टेंथ पर्यंत
हम
आवाज कट होतोय तुमचा आवाज
ह
हॅलो
वन मिनिट
हॅलो
हा
येतोय आवाज
हो
मला येत नाही आवाज.
आता येतोय का? हॅलो